हाय की गं, हा याले या ले.
खरं म्हणजे सकाळचं नेटवर्क येते वाटत, दुपारच्या तीन चारच्या पुढे नेटवर्क येत नाही वाटत हेच्यात.
होय, अगं कसं होतंय सक कालच सकाळी कस होतय सकाळी सगळी कामात असतात. सकाळी कोण कॉलिंग करायला बघत नाही, दु दुपारी तीनच्या नंतर ते, रात्री अकरा वाजेपर्यंत कॉल करते सगळी. तेच्यामुळे कणी जरा हे, होतंय नेटवर्क प्रॉब्लेम होतंय.
अ कुणाचं ऐकू पण येत नाही क्लिअर फोन लागत नाही. सगळं प्रॉब्लेम होते, संध्याकाळच.
हमम म्हणून तुला इतकी दिवस सांगत होतो मी सकाळीच करून घे.
हम्. कोण फ्री पण नसायचं म्हणताना.
हां..
मग काय, व्यायामला चाला व्हयं.
होय चालोय की, ते हेल्थ साठी लै, युजफुल आहे नी.
हम्म.
चालोय बाई कालचान चालोय.
होय? हं हं हं. मग आणि कोणकोण जात्यात.
पुष्पाताई आलती आज, पुनमताई आलती. पुनम ताईला पण सांगितलो हे काम. ती पण करतो म्हणली, काय हे. योगा क्लास, कृष्ण मंदिर मध्ये. हम्म.. मगं.
क
कोण घेते.
काय नाही तेच म्हटलं कसं असते, योगाचं काय काय काय.
तुझं येणार आहेस.
मी बघणार माझ विचारणार अजून पहिला. मला पूण पुष्पा ताई विचारालती येणार आहेस का म्हणून काल, मग मी अजून हेना विचारलो नाही. विचारतो की पै नाही विचारतो पहिला, त्यांना का बोलत्यास. मगच हे करणार जा म्हंटलं तर येतो झोपेच एक मला तेच, लैय प्रॉब्लेम होते ओ.
नऊ ला झोपत होता, सा नवं तुम्ही.
कुठं काय हो हेनी येत्यात, व्यायामला जाऊ नऊ साडे नऊ वाजता.
हम्म.
पहिला आणि आणि लवकर येत होती वर्ष झालं की आता. रोजचं व्यायामला जात्यात, नऊ साडे नऊ वाजता घरला येतात.
जिमला
मग ह मग आम्ही जेवायचं जेवून झालं सगळं तर जेवायला अर्ध पाऊण तास लागतेस एकदा टीवी बघत जेवायचंय एकेकदा आत जेवताव. मग सगळं आवरायचं माहीतच आहे तुम्हाला अकरा साडे अकरा बाराच वाजते, आणि मग मी गप झोपत नाही. मोबाईल बघत बसताव आता तास एक तास भर झोप लागत नाही लव
ते सगळ्यांची सवयच आहे.
मग बारा वाजतेच झोपायला साडे अकरा बारा वाजतेच. मग सकाळी आणि कस होते सांग सा वाजता डोळच उघडत नाही हो. माझं कॉलेज सुट्टी असून पण आणि उठायलाच लागते पोरांच्या डब्यासाठी.
हम्म.
तर काय करतो आम्ही, आठ नऊ वाजू पर्यंत कोणच उठत नाही.
आम्ही नाही रविवारी कस कसं होतंय, मी का रविवारी ह्यांचा डबा असतोय गं हेना सोमवारी सुट्टी असत्या.
हां हां.
त्याच्यामुळं मला कसं, रविवारी उठायलाच पाहिजे. रविवारी मी तरी, उठतोय सात सात ला उठतोय बघ रविवारी. सात ला उठतोय सात नंतर तर डबा कर त करतेय.
कोण उठला तर उठुदे खर मी काय अ
डबा करा तुम्ही तुम्ही उठून मी उद्या उद्या माझी सुट्टी म्हण सांगून झोपते.
होय मी तर कोण सगळी उठूदे खर मला जाग आल तरी कोण साडेआठ नऊ वाजे परेंत उठतच नाही मी
जादर अंगावर घेऊन झोपतो.
ह
मला तर या आयुष्यात असं वाटलं की झोप किती इम्पॉर्टंट हाय. हे तर कळले लई लई झोप इंपार्टेंट आहे.
माणसाला झोप इम्पॉर्टंट गं, मा झोप नसलं की पित्त होतंय. झोप नसली की तब्येत बिघडत्या.
हम्म हम्म लय काय का आणि कसं सांगा आम्हाला झोप पाले होउन दुपारी झोपलाव समजून घ्या संध्याकाळीच कणकणच येते ते. झोप झोप पण लागत नाही आणि चारचे पुढं कणकण आल्यासारखंते होते कस डोक ब झूपरू उठलकनी पण फ्रेशनेस
मी जाऊन जाऊन इंजेक्शन घेऊन येतोय बारा तास हो एवढ त्रास होतय मला झोप जर हे बघ आता रात रात्रभर माझी झोप झाली नाही आणि दुस तिसऱ्या दिवशी जर, मी झोपलो नाही तर तिसऱ्या दिवशी बघ. माझं सगळं निघतय पित्त उसळतय डोकं दुखतय.
हम.
बी पी लो होत्या मग मला जाऊन इंजेक्शन कधी घेऊन येतोय की नाही तेव्हा जरा बरं वाटतंय ग. नऊ तास आठ हम्म हम् हम्.
मला आठवू तर न कोड चार म्हणजे साडेतीन वाजता अलारम लावायला पाहिजे होतो.
हम्म. हा
आता तर ते दिवसचं नको वाटतोय.
आपल्या आयुष्यात बघा की पन्नास वर्ष झाले की
काय झालं तरी पण झोप पाहिजे एक आठ नऊ तास झोप पाहिजे हो माणसाला.
किती बोलाला तू तुम्हाला मग काय नाही बाई अ कशासाठी बोलायलसं आयष्य हा गेस तर मग दिवसातनं बारा तास झोपल्यावर राहिलेच बारा तास हँलो! काकू हाय रणू हाय का
हम्म्म.
काय झालं?
काय